अ काय करत होय बर एक काम होतं तुझ्याकडे अ एका ठिकाणी जायचंय आपल्याला जरा त्यांच एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे इथं त्या ठिकाणी जायचं तर तुला वला उद्या जायचं सकाळी अकरा वाजता आणि इथे एक जवळच एक घरापासून एक एक दहा किलोमीटर वरती अकरा वाजता बोललं ग सकाळी म आपण दहा वाजता निघूया अ आणि अ तरी तुला काय अडचण नाही ना येण्यासाठी म्हणजे काये जरा वेळ होईल आपल्या याला परत मग चालेल चालेल मी तसं त्याला सांगते कन्फर्म कि दोन आम्ही दोघी जणे आम्ही येणार आहे म्हणून चालत ना ओके ओके ठीक आहे ठेऊ का मग
इंग्लिश शब्दाचा वापर करून